हॅलो
हॅलो
हा हॅलो
ऐ कशी आहेस?
हॅलो
आवाज येतोय काय?
हां हा येतोय कशी आहेस.
आहे कि मस्त तुझं कसं चाललंय.
आहे ठीक चाललंय बाकी काय?
काय नाही अगं अजून एक रेसिपी हवी होती.
काय हवी होती रेसिपी.
हा मला पालकपुरीची रेसिपी सांग की.
कोणती हवी हाय तुला रेसिपी.
पालकपुरी.
अच्छा ठीक आहे चालतय ना आज कशा म्हणजे. कायन विशेष कारण पालकपुरीचं.
विशेष असं काय नाही पालक अ हेल्दी आहे ना! आणि माझ जरा हेअरफॉल होतोय जास्त. मग पालक खायचला सांगितली डॉक्टरांनी!
हूं हूं! चांगलं आहे ना ते, रक्तवाढी साठी सुद्धा चांगलं आहे.
अच्छा मंग हा!
नवीन काहीतरी ट्राय करूया मग लक्षात तू पालकपुरी करतेस मग म्हटलं विचारूया? युट्यूब ला पण आहेत सोड रेसिपी. अण इतक्या मला म्हणजे त्यात काय, काय घालायचं ते.
हूं बऱ्याच येतात ना त्, यामुळे कन्फ्युज हो
हो मं तुजी केलेली ना पालकपूरी एकदा ट्राय.
हो हो मी अग सारखी करते मी सारखी.
होय!
सारखी असते मी पालकपुरी अ मेथी पुरी.
हूं!
ठीक आहे मक सांगू का लिहून घेतेस?
हा सांग.
हा मग एक एक जुडी पालक घ्यायची!
अ!
आणि अ मं निवडायची आणि स्वच्छ धुवायची. मिठाच म्हणजे मिठाच पाणी टाकायच आणि दहा मिनटं मुरत ठेवायची.
हा!
आणि स्वच्छ परत धुऊन घ्यायची. त्याच्यानंतर थोडस पाणी उकळत ठेवायचं. म्हणजे जास्त नाही उकळू द्यायचं, गरम फक्त कराय च हा म ते पाण्याम ते गरम पाण्यात टाकायचं, आणि त्याचा कलर नाही पण बदलला पाहिजे.
हा!
कारण काय होतं, जास्त पाणी गरम केलं किंवा उकळत केलं. आणि त्यात ते पालक टाकला, तर त्याचा रंग चेंज होतो तसं नाही. करायच थोडस गरम करायच पाणी, आणि त्याच्यात पालक टा कायचा आणि थो लगेचच गॅस बंद करायचा. आन पालक कसा आहे, नुसत वाफेवर शिजणारी भाजी हे. त्यामुळ ते!
जास्त त्याला शिजवायला लागत नाही, ते लगेच शिजते. ते नंतर ते काढून घ्यायचं, एका चाळणीमध्ये.
हा!
पाणी गाळवाय-गाळायचं त्याचं नंतर मक! मिक्सरच्या भांड्यात ते घ्यायचं भां परत टाकायचं.
एक मिनिट, आता हे एकजुडी पालक आहे ना? ते किती म्हणजे किती लोकांना पुरल असं.
तरी अ. पाच सहा लोकांना नि निदान दहा बारा लोकांना तरी पुरेल. भरपूर पुऱ्या होतात आत. पुऱ्या आपण किती करणार असं गोलगोल छोट्या छोट्या पुऱ्या होतात ना त्यात काय. दहा बारा जण तरी भागू शकतात.
बर.
हम्म. मग त्याच्यानंतर ते अ मिक्सरच्या भांड्यात ते घेतलं ना की त्यातच अ. जरास मिरची म्हणजे तिखट. तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यानुसार मिरची. आलं थोडस लसूण ओवा जिरं धणे. अ थोडस तीळ.
हम्.
हे सगळं त्याच्यात अ ते भाजी आणि ते. असं मिक्सर ला ग्राइंड करून घ्यायच हम्म. हा मग ते ग्राइंड करून नंतर मग. परात घ्यायची पराती मध्ये ते. ग्रॅड केलेलं काढलं की त्याच्यात जेवढं म्हणजे पीठ मावेल गव्हाच.
हा.
तेवढं पीठ त्याच्यात घ्यायचं आणि तुम्ही वरून थोडस तीळ. हळद. टाकू शकताय थोडीशी कोथमीर.
बरं.
हे असं सगळं टाकून नंतर त्याच्यात. हे सगळं मळून घ्यायचं म्हणजे जेवढं पीठ बसेल. त्या भाजीत तेवढंच ते. त्यात पीठ बसेल एवढंच पीठ घेऊन ते मळायचं.
हम.
मळून गोळा तयार करायचा अन थोडसं हाताला तेल लावून त्या गोळ्याला तेल लावून. झाकून ठेवायचं एक थोडा वेळ ते थोडसं.
जे नरम होईल ते हा नर आ. मसाले ते आपण जेवढे घातले ते त्याचा म्हणजे अर्क उतरायला पाहिजे त्यात. पिठामध्ये मग ते मऊ होण्यासाठी लावून ठेवायचं.
हा ते थोडसं तेल लावून ठेवायचं अ झाकायचं. आणि झाकून ठेवायचं दहा एक दहा पा पंधरा मिनिटं ठेवायचं. त्याच्यानंतर मग तुम्हाला परत ते दहा. मिनट झाल्यानंतर थोल डंस त्याला असं आपण अ्. तिंबून घ्यायचं.
हम.
आणि तिंबल्यानंतर पुन्हा तुम्हाला हवे त्या आकारात म्हणजे कशी. हवी मोठी हवे छोटी हवे. त्या आकारा नुसार तुम्ही लाटून घेऊ शक. मग लाट हा हा हा लावायचं ना. पिठात बुडवूनच ते लाटायचं फक्त साईज तुमच्या हिशोबानं.
नाही म्हणजे तेल वै.
ते थोडंसं चिटकणार ना चिटकणार आणि तुम्ही जर ऑलरेडी म्हणजे आपण ते तळणारच आहे ऑलरेडी. आणि परत तुम्ही आणखीन लाटताना त्याला तेल लावलं तर जास्त ऑइली होणार ना ते. त्यांच्यामुळे ते पिठावरच लाटायचं. आणि पिठावर लाटल्यानंतर किंवा लाटून घेतलं तरी चालतंय. पुऱ्या आणि नंतर तळायच्या.
बरं
छान टम फुल फुगतात त्या.
मग पुरी तळण्यात काय ट्रिक आहे का?
तेल म्हणजे तेल अजिबात राहत नाही. आणि तुम्ही आणि हो सॉरी. ते मी विसरले त्यात थोडस कॉर्नफ्लावर सुद्धा तुम्ही टाकू शकता. नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण थोडस क्रिस्पी हवे असेल पुरी तर तुम्ही टाकू शकताय आणि मऊ जर हवे असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल.
पण ते नव्हे मी ट्रिक काय विचारते तुला की पुरी तळण्या साठी काय ट्रिक आहे गॅस चा फ्लेम मोठा छोटा म्हणजे
कसय आधी खर तेल तापून घ्यायचं. आणि ज्या आपल्याला आता कळतेच आपण हात थोडस वरती पकडून, आपल्याला कळतय तापलंय नाही तापलय मग जरास तेल तापउन घेतल्यानंतर मीडियम आचेवर ठेवायचं.
बरं
हम्म, कारण हाय फ्लेम वर पण कसं होतंय आतमध्ये कच्च राहू शकतय किंवा करपू शकतय. त्यांच्यामुळे मिडियम आचेवरच तुम्ही तळून घ्यायच्या त्या. आणि त्याला काही ट्रिक वगैरे लागत नाही तुम्ही जेवढं जास्त चांगलं पीठ मिळाल किंवा जास्त हे कराल, त्यानुसार तुमची पुरी फुगणार आणि फुगली की त्यांच्यामध्ये तेल राहतच नाही.
अगं हो पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ती पुरी कशाबरोबर खायची ते सांग.
अच्छा तुम्ही अ पनीर बरोबर खाऊ शकता. किंवा भरलं वांग त्याच्याबरो पण खाऊ शकता. किंवा नुसती खाल्ली तरी चालेल हा स्नॅक्. म्हणून पण तुम्ही खाऊ शकता. कसही म्हणजे तुम्हाला जस ज्याच्याबरोबर आवडते किंवा नुसती खाऊ शकता. आणि ते मुलांना पण खूप छान आवडते मुलं पण डब्यात पण तुम्ही देऊ शकता. मुलांच्या लंच टिफिन ला. आणि त्याचे फायदे छान आहेत रक्त वाढते. आणि मुलं अशी खात नाहीत त्यामुळं असं पुरी किंवा असं काय काय वेगळ्या ट्रिक करून आपण घालतोच ना मुलांना. हम्म.
त्याच्या पोटात चांगलं जीवनसत्व गेलंच पाहिजे. मुलांना शक्यतो असल्या भाज्या आवडत नाहीत खायला.
हां, त्याच्यामुळ, हे असं पुरी, हां. किंवा पराठा पण होतो, पराठा पण करून, घाल देऊ शकता, तुम्ही.
ह्या पालक, प-पालकचाच पराठा, अशी सेम ट्रिक, बट अ लाटायचं ना?
हां हां, सेम ट्रीक, फक्त चपाती सारखं, लाटायचं.
हां, किंवा तुम्ही, तुम्हाला पुऱ्या करू शकताय, बाक कि बरंच काही, ते तू स्वतःच, युट्यूब चॅनल काढ ना, मग. इतक्या छान, तुला इतक्या-इतक्या रेसिपी येत्यात, इतक्या, मागचच कर
ह, ते तर आहेच की, पण कस होतय, आप म्हणजे, घ ह्यच्या कामामुंळ, होत नही ना, त्याच्यामुळ, मी करत नाही.
हो काय, नाही. टॅलेंट आहे, म्हणजे तू एक, अन्नपूर्णा सारखी, तुझ्या हाताला, चव ये. आणि तुझ्यात टॅलेंट ये, तर त्याचा उपयोग जसा, मला जसा होत तस इतरांना पण व्हा, म्हणजे एक युट्युब चॅनल काढलस तर त्यांना माहिती, पण मिळतील, छान-छान रेसिपी
तुझं सजेशन चांगलं ये, म मी विचार करीन, मी तुझ्या सजेशन
हो आणि तू अर्न पण करशील ना, काही तरी?
अं?
तू काहीतरी मिळवशील, अर्न
हो हो हो, ते हा, ते पण आहे, खरं तुझं म्हणणं, बरोबर ये. पण विचार करीन, मी तुझ्या, तु जे मला दिलीस, ट्रिक त्याचा विचार करीन, आणि मग
कारण एक, मला कधीही अडलं-नडलं तर, मी तुलाच कॉल करते, की ह्याच रेसिपी सांग, त्या ची रेसिपी सांग, कारण तुला माहिती ये, मला तर काही जमत नाही, इतकं.
हो, मी शिकवीन ना, तुला. असं काही नाही, मी य शिकवेन पण तुला, आणि अ त्याचं काय, एवढं अवघड नसते, पुढं कसं असते, पाण्यात, पडलं ना की, पोहायला येतं. तसच आहे हे, त्याच्यामुळं
असताना ट्रिक, एक की हे घातल्यावर, हे इतकच छान वाटत, म्हणजे इतकं चव वाढत्या पदार्थाची, असं काहीतरी ह.
हां, ते पण हाय, घातल्यानंतर पण वाढते, किंवा एखाद्याच्या हात ला, पण चव असते, असं काही नाही. आणि मनापासून, जरी केलं ना, तर चव येतेच.
हो हो हो, बरोबर य, आता आणि काहीतरी, तुला नेक्स्ट विचारायचं असेल ना? किंवा काय तर, परत जसं टाइम भेटल, तसं मी तुला कॉल करीन, ओके?
ओके, ओके, नक्की कर परत कॉल, मी काहीही अडेल, तर सांगू शक ते, तुला सांगेन पण. काहीही प्रॉब्लेम असेल, तरी ओके? बाय.